हो. हॅलो हा ताई बोला काय नाही बसले
अच्छा झाल जेवण
हो हो झाल
का काय बनवलात आज
आं
काय बनवल आज
आज तेच ना गिलक्याची भाजी पोळी
अच्छा नुसतं हो पाऊस आता नाहीये
हो का आमच्याकडे तर आत्ताच पडतोय बारीक बारीक चालुच आहे
तेच ना सकाळपासुन म्हणजे होता आता नाही आता
बर आहे
भाजी कशी बनवली सांगु शकता का रेसिपी
अ भाजी अं आम्ही का पहिले म्हणजे अ कुट मध्ये म्हणजे शेंगदाण्याचे कुट की केले होत्या आज हो हो
आणि ना हॅलो
फोडीचे गिलके केले होते म्हटल आज हम्म्म
हॅलो
हॅलो
हां बोला
हं
काय तुमचा आवाज नाही आल
शेंगदाण्याचे म्हणजे अस
कुट शेंगदाण्याचे
शेंगदाण्याचे कुटाचे म्हणजे कुट भरून गिलके केले होते.
हां का चपाती सोबत खाता
काय म्हणताय
चपाती सोबत खाता की भाकरी
दोघ जस आल तस चपाती राहिली तर चपाती भाकरी राहिली तर भाकरी
तुमच्या इथे भाकरी कशी बनवतात म्हणजे बाजरी ज्वारी
सगळ्या बनवते बाजरी, ज्वारी, अ तांदळाच्या
पाणी उकळवून करता कि असच
म्हणजे बाजरीच नाही करत पाणी उकळुन पण तांदळाची आणि ज्वारीची पाणी उकळुन होते
आम्ही बाजरीची वगैरे नाही म्हणजे करत मी नाही कधी करत तर ते आमच्या इथ तर नाही आवडत खायला
हा म कोण
तस हाय ती, तांदलाचेच करतो आम्ही.
हा हा.
हा, माझी बहीण वगैरे करते म्हणजे ती. आम्ही नाही करत.
हा म तुमच्या घरी तेच चालत असेल ना.
आ.
होय तुमच्या घरी तांदळाचीच खात असतील?
हो आम्ही तांदलाचेच खातो ना.
हा चांगलं आहे मग, ती पण छान लागतय.
हो चांग-चांगल लागतय ना ते पण. तुम्ही लाटण करता, हो. हा विकतच घेतो अरे. विकत घ्यायला लागतात आधी भे
हो ना हो ना. चांगलं ये. बर पडत असेल म, बा पोळ्या वगैरे नसतील करत.